हॅलो
हा नमस्ते!
हा येतोय ना आवाज ऐकू?
हो येतोय माझा आवाज येतोय?
हा हा येतेय.
हो बोला ना.
अच्छा ना होय आत्ता जस्ट जेवण झालं म्हणून कॉल केला जेवण झाल्यानंतर. तुमचा कॉल आलेला तेव्हा जेवत होते मी.
ओके ओके.
तुमचं झालं?
हो आत्ताच झालं काय बनवलेलं जेवणामध्ये?
काय नाई ब चपाती-भाजी तेच भात आमटी रोजचाच.
हो हो हो मग पावसाचा वगैरे काय सिच्युएशन
काय
पाऊस वगेरे आहे का तिकडे?
नाही सकाळी तेवढा थोडाफार येऊन गेला तेवडाच परत पाऊसच नाय.
अच्छा
तुम्ही कुठून बोलताय?
मी अ संगनमेर.
हॅलो
संगनमेर म्हणून
अच्छा अच्छा हा हा.
हो.
काय करता तुमी जॉब वगेरे काय?
हाऊसवाइफ
हॅलो,
तुमी हाय ना?
नाइ मी आता अजून शिकत हाय.
अच्छा म्हणजे काय काय चालू आहे तुम, हा आवाज येतोय मला.
हा नाइ माझं आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट सला मी आता पोस्ट ग्रॅज्युएशन करते. हॅलो.
सब्जेट कुठला आहे तुमझं हा तुं स.
हॅलो, आम मी कम्प्युटर इंजिनिअरिंगचं कराल
ओके ओके,
हॅलो,
ठीकेय मग,
हॅलो,
हा तुमी घरीच असताय कि जॉब वगेरे काइ करताय.
नाइ घरीच-घरीच,
वायलाय मदि मदी, हॅलो,
हा आता येतोय आवाज हॅलो,
आवाज कट वायलाय तुमचा,
आता येतय का आवाज माझा.
हा येतोय,
हा बोल ना आता,
हा तेच बोलल तुम्ही घरीच असता की जॉब वगैरे
नाइ घरी घरीच असते मी माझ पण बीएससी केमेस्ट डीएमएलीडीएमएलटी आणि जनरल ड्युटी असिस्टंचा कोर्स झालेला आहे. आधी करत होते मी जॉब, पण आता सध्या थोडस बाळामुळ नाई करतय
अच्छा अच्छा माझं पण ढयमल्टी झालंय पण मी ते मध्येेच बन केलं
हो-हो हो, छान आहे ना त्यात, पुढे करिअर कंटिन्यू केलं तर छानच आहे. म्हणजे मेडिकल क्षेत्रात जॉब भरपूर आहेत ना,
होय आहेत पण सगळं ते वषिला वगैरे लवन वगैरे असं जॉब सला सगळे जेव
शासनाच्या म कॉन्ट्रॅक्च्युअल पण जागा भरल्या जातात ना पण ते इंटरव्ह्यू बेस असतात.
हा इंटरव्ह्यू बेस् ला पण काय करतात, म्हणजे इंटरव्ह्यू थोड्यांचे घेतात. आणि बाकीच्याचे असं त्यांना उडवून लावून दिलं जाते आणि जे पैसे देऊन घेतात त्यांना घेतलं जाते असं व्हालं
हो हो हो आणि महालॅ म्हणून माहिती असेल ना जे शासनाचा प्रोजेक्ट चालू आहे. त्यामध्ये पण चांगला आहे जॉबच. थोडं सॅलरीच असतं थोडस कमी जास्त
पण टेक्निशियन वाल्यांना तर कुठे एवढी सॅलरी द्याय लागल.
हम् नाही नाही टेक्निशियनची जबाबदारी पण खूप असते ना. टेस्टिंग असेल रिपोर्टिंग
हो केलाय मी जॉब पण केलाय दोन वर्ष
हो हो,
माहित आहे म्हणून मी, एवढं पण त्या नाही मला इकडे थोड इंटरेस्ट होता म्हणून मी इकडे शिफ्ट झाले.
ओके. मग आहे, कुटुंब पद्धत कशी आहे तुमची? म्हणजे जॉईन फॅमिली आहे की अ
नाही नाही जॉईंन फॅमिली नाही आम्ही इकडं सेपरेट राहतो मम्मी, पप्पा, मी आणि भाऊ. चौघच असते.
अच्छा हा हा आणि आजी, आजोबा.
हो नाही ते वारलेत.
अच्छा मग त्यांची आठवण येतच असेल.
हो.
काही आठवणी सांगू शकता आजी आजोबांसोबतच.
ना म मम्मीचे आजी आजोबा अ च्या आहेत. म्हणजे पप्पांच्या आजी आजोबांना मी पाहिलंच नाही.
अरे बापरे.
मम्मीच्या लग्नाच्या आधीच त्यांची डेट झाली.
अच्छा.
हो मम्मीन पण नाही पाहिलं त्यांना.
हो हो हो. मग पावसाळ्यामध्ये काही सिच्युएशन काय होती तुमच्याकडे जे काही पूर वगैरे ये ना किंवा
इकडं आमच्या इकड तर पंचगंगा नदीलाचा येत आता खालचा पूल तरी बुडलाय.
म्हणजे त्याला पाणी लागले अजून वरच्या पुलाला तर काही नाही आलं, पण अ ग पाऊस पडतय पण आमच्या गावाकड पाऊसच नाही आहे.
अरे बापरे, मग शेती कशी आहे गावाकडे शेती कशी आहे तुमची? पावसाळी की
हा पावसावरतीच आहे तिकड पाणी नाही आहे ना नदी पण नाहीे त्या गावाला.
हो मग तरी पावसात कुठल पिकं घेतात गावाला.
अ ह्याच्यामध्ये आता हेच की अ मका लावतात, ऊस लावतात अ शेंगा असतील अ भुईमुगच्या शेंगाचा. मुग असेल सवारी, सोयाबीन. कोथिंबीर पालेभाजा करते.
हो हो हो मग शेतीला जोडून काय दुसरं आहे व्यवसाय. म्हणजे गाई वगैरे असं दुध व्यवसाय वगैरे.
की गावाकडे आहेत ना मी गावाकडे नाही राहत इकड सिटीमध्ये राहतो इचलकरंजी.
हम्म हो हो हो.
हा मग तिकडं काका वगैरे करतात त्यांच्या गाई म्हशी वगैरे आहे की. पाहिला.
हो हो. मध्ये अं तुम्ही हो आहे ना आमची पण पावसाळी शेती आहे. मग आम्ही तरी मग मका वगैरेच जास्त करतो जेणेकरून उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची सोय होते.
हा हा.
आणि दूध व्यवस्था त्याला जोडून.
हम्म हम्म.
हो पावसाळ्यामध्ये तुम्ही आधी काय काय तयारी करता. जे पावसाला लागल्यानंतर. काही अडचणे निर्माण होऊ नये म्हणून.
म्हणच्या शेतीसाठी हुशारत आहे काय मला तेवढं काही माहित नाहीये.
घर घर सिटीमध्ये जे असं पूर वगैरे येतात किंवा मग सातीचे आजार वगैरे.
हा तिकड गाव भागामध्ये पूर वगैरे आलं की म्हणजे तिकडच्या लोकांना इकडं शिफ्ट केलं जातं ना शाळेम ध्ये किंवा ग्रा हे नगरपालिकेमध्ये वगैरे अशा लोकांना शिफ्ट केलं जातं. मग तिथं त्यांना खाण्याची तेन, पिण्याची तेन सगळी सोय केली जाते कपडे वगैरा.
हो.
कोण कोण लोक येतात त्यांना हेल्प करायला वगैरे. मग ते पाण्यामध्ये पण ते काय काय औषध सोडायसाठी पण नगर पालिकेचे लोक येत असतात.
ते आह त नगरपालिकेचे लोक ये- - पण आपण आल्यानंतर आपल्या जे कुंड्या वगैरे असतात रोपटे लावलेली. त्यातील पाणी वगैरे
हो. हो. त्याच्यातले पाणीचा निचरा करतो हो, हो. त्यातलं पाणी रिमूव होत अ काही असं हो. ते आम्ही पंधरा दिवसा ला फक्त पावसाळ्यातच नाही डेली पण आम्ही पंधरा दिवसाला ते फ्रीज सगळं साफच करत असतो.
हो. कारण कस जे स्वच्छ पान त्यातच डास निर्मिती होत आपली फ्रीजची बॅकसाइट असेल किंवा मग कूलरची असेल. त्यामध्ये त्या आळी - -
आळी तयार होते ना त्यांचे अंडी तयार होतात, मग ते एकापासून हजारो तयार करतात. मग ते माशा वगैरे त्याच्यापासून पसरतात. डास होतात. त्याच्यामुळे डेंगू वगैरे पण होतेय आता खूप साऱ्या लोकांना. हॅलो. आवाज येत नाहीये मला तुमचा. तुम्हाला येतोय का माझा आवाज? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.